हॅलो
हॅलो धनवती ताई नमस्कार
नमस्कार.
काय करत आहे.
काय नाही बसली गर्दरमाताच अपडेट करत होती नवीन नोंदणी.
असं का
हम्म.
चांगलं आहे बई मी तर आज शेतात गेली होती. हम्म.
कास काय करायला जाडझुड अजून बाकीच आहे.
हा ना बाकी आहे त्या त्या दिवशी गेली होती बघ मी तुला सांगितलं होत. त्या दिवसापासून तर गेलीच नाही म्हणजे काय ना काय कामच होतं जायला टाइमच न होता ना ग.
हा ना,
हा म्हणून आता आज गेले परत
मी काही फोन लावल होत म्हटलं सुनित ताई बरोबर बोलून घेऊ काल बी नाही. फोन लावल परवाच्या दिवशी बी नाही लावलं म्हणून. दादा म्हनेन झोपलेल ते आहे आजकाल शेतात गेली. तर ती असस म नत होते. म्हटलं झोपू दे उठली का? सांगून दिलास म्हणत होत.
हा सांगत होता ऊठ ऊठ आस. ह. आल्या नंतर बोलता येत नही उठवणारच नाही तो झोप जर राहिली तर मी पण. मग जातेय का तू दवाखान्यात आता.
हो चार एक वाजता जाईल.
दादा घेऊन जाणार का गाडीवर?
तिथं काल शनिवारीला गेली होती.
हम्म.
दोन इलेक्सन दिले टूप दिला गोड्या दिल्या तरी पण फरक नाही पडला अजून तीन दिवसात बोलवलंय म्हणून आज जायचंय.
जाऊन यायचं ना मग काय आहे ते कसं इलाज करतात काय? नागीन राहिली का बही किती त्रास होतो माझ्या बहिणीला पण होत सगळं आंग असं आगीन मारत
मध मध आतमधून आग मारतो सुनीता वर्तून नाही मधून मध दुखतो मी बाप रे पोरांना किती फोड निघतो तरी पण कस काय सहन करत असेल मी सुद्धा रोडून दिल असं म्हणायच हा त वेगळाच आजार आहे
वेगळाच आहे फोडं नसतं ते हे नागिन जर राहिलं ना खूप त्रास होतो
आणि पाण्यासारखं पिकलेलं पिकलेलं आहे मोठे मोठे फोड सुून यता
तस झालेलं आहे
पूर्ण इथं पोट आला असं पसरत चालल आहे ते
पसर ते ना बैती नागीन झ राहिले ना पसरतेच जाऊन या बघत होत वाखाान
म्हण जाणार एक त भीती वाटते काय नाही त मरून बिरून जाईल सुनीता हा नाही एवढं दुखत सुनीता तर खरंच मला असं वाटतं काय जेहर बिहर भेटलं का पिऊन घेऊ का काय असं वाटायला लागलं एवढं दुखत
जाऊ दे ग एवढा विचार नाही करायचा जाऊन याय दवाखान्यात जायच आणि दिल आहे ना तुला मल
हो मलम दिलं गोड्या घेतल्या त्याच पावर राहिल का थोडं बरं वाटत लगेच जखम व्हायला लागत
हा मग काम केलं का आज आपलं
काय काम करणारस
काहीच नाही केलं का?
आज काय फक्त त हे नवीन अपडेट केली आणि गरोदर माता पाच का सहा का किती होते त्यांच अपडेट केलं बस.
हम्म माझं पण उद्या राहणार ना बाई लसीकरण.
उद्या आहे का?
हा ना उद्या लसीकरण राहणार आज म्हणजे सोमवारी पण घेऊन घेतात ना ग हे सकाळी शेतात जाण्यापूर्वी. आशा ताईला कॉल केला होता मीनी विचारलं तिला की आज लसीकरण राहणार का असं? तर नाही ग नाही तुम्ही म्हण जे दोन तीन महिने झाले आपला तिसरा मंगळवार असतो पण, तुम्ही सोमवारी ठेवून घेतात लसीकरण तर त्याच्यामुळे विचारते सांगत होती तर ती नाही ग आपलं आज नाही आहे उद्या राहणार सांगत होती ती.
सांगत होते का?
हा ना म्हंजे त्या आशा ताईला आहे ना मु वर्ण हे आयुष्यमान कार्ड काढता नाही येत ना ग.
हम्म.
तर ती सांगायची मला मदत करायचा नाही, तर माझा मोबाईल घेऊन जायचा सगळ्या एक एक व्यक्तींकडे ज्या जर असेल त्याच नाही काढायच ज्याच नसेल त्याच काढून घ्यायचं आणि त्यांच्याकडन तीस-तीस रुपये घेऊन घ्यायचे तूस ठेवून घ्यायच ते पण सांगत होती.
असं सांगता ते काय मगं करून घे करून द्यायचं ना सुनीता.
तर मी तिला तस सांगितलं मी आता शेतात चालली. मी दुपारी येऊन लागणार आणि संध्याकाळी तुला भेट देणार असं, तर आता जा जाणार मी संध्याकाळी तिच्या घरी.
हा जाऊन यायचं करून घ्यायचं चांगलंय. आता बी तुला जागा भेटणार आहे आशा वर्कर चा.
अग प्रयत्न तोच चालू आहे आशा वर्क करता जागा भेटून जावंच.
आशा वर्करचा बी चांगला पेमेंट हाये सुनीता.
हा ना ग भेटायला पाहिजे ती सांगत होती अशा वर्कर एकोणावीस तारखेला त्यांची शहाणा पी. ए. सी ला बैठक आहे. तर हा हा तर माझ्या सोबत यायचं तु मी तुला घेऊन जाणार तुझे डॉक्युमेंट पण आणि मी तुला पण घेऊन जाणार पहिले डॉक्युमेंट आपण तिथं देऊन देऊ. आणि नंतर काय करायचं ते भघू आम्ही सांगत होती की तर एकोणावीस तारखेला भघते नाही तर, मी तुला घेऊन जाणार तिथं सरांशी भेटायला सांगत होती.
हो ना सुनीता चांगलय पंधरा हजार पर्यंत पडून जात म्हणे. कामावरून डिलवरी पेशंट जास्त बेटायला पाहिजे. असं मलात होते त्या आशा वर्कर.
हा म्हणजे पंधरा पण पडतो.
ती महिन्याचा बावसष्ट् हजार पडले पे मन असं म्हणत होती इथली आशावर- कर आमची एक
ह म.
हम्म चांगलंय त्यांचं.
तेच ना म्हणून मला पण करायच आहे गं त्यांच्या सोबतच काम, आता कस आहे आपलं पण हे तीन वर्षाच याच्या पुढे राहणार का नाही राहणार हे कन्फर्म नाही आहे. आणि ती संस्था आहे ना ग कधी पण बंद होऊ
बंद होऊ शक ता
आणि जर अशावर जागा भेटला तर तो कायम स्वरूपी होऊन जाणार
हा
तेच म्हणून मी पण आता प्रयत्न तर चालूच आहे केवांचा माझा
करून घ्यायचं एक तर तू हुशार सुनीता खरंच करून घ्यायच
तसेच सांगतात ते अशा वर्कर पण तशीच सांगते आणि ती इथली नर्सतााई आहे ना ती पण सांगायची लोकसंख्या आपली म्हणजे आता या अशा वर्कर कडे किती लोकसंख्या बघ हजार वर एक अशा वर्कर राहते
हा हजार वर
आणिच्याकडे ना एकशे वीसच संख्या कमी आहे दोन हजार पर्यंत संख्या वाहिल्या
मग बसून जाईल ना सुनीता
तर ते सांगत होते अजून एवढी संख्या बाकी आहे कसं काय शिस्टरने मागणी नाही केली आशा वर्करने मागणी नाही केली म्हणजे आम्ही इथं ते सायबर कॅब चालवता त्या दादना लावून कॉल केला होता ह मग त्यादा त्या दादाने सांगितलं होत मी माझ म्हणजे माझा भाईचा जागा इला दिला होता माझ्या पत्नीचा सी आरपी मध्ये ही काम करते पण ही इला शंभर टक्के मीची गॅरंटी मी देतो ही काम पण चांगलं करते ते आणि प्रामाणिकपणे काम करतो याची गॅरंटी मी तुला देतो असं डाक्टरांशी बोलण झाल होत यांचं
हा
तर ते डाक्टर सांगायचे हो तर ते काम चांगलं करते चांगली गोष्ट आहे पण अजून संख्या बाकी आहे असं सांगत होते तर तस सांगितलं आहे त्यांना पण घेऊन यायचं डॉक्युमेंट सांगत होते ते पण व्हॅलिडिटी पण सुद्धा मागत आहे ग व्हॅलिडिटी काढावं लागेल
व्हॅलिडिटी नाही काढली का अजून
नाही ना बाकी आहे तर ते सांगत होते व्हॅलिडिटी काढून घ्या आणि डॉक्युमेंट जमा करून चालले जा सांगत होते
मग काढून घ्यायचं लवकर काढायचं पण सुनीता
तेच ना आता बघते मी एकोणावीस तारखेला जर अशा वर्कर मला जर तिथं घेऊन जाणार ना तर मग आता तर माझ्याकडे व्हलिडिटी नाही आहे पण जे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे ते एवढे घेऊन जाणार
चालेल
असतं अस प्रयत्न करते ग जर होऊन गेलं तर खूप चांगलं होऊन जाणार
होऊन जाईल गं सुनीता टेन्शन कशाला घ येते तू
अगं टेन्शन नाही एवढं मोठं गाव आहे कोणी पण कुठे पण मध्ये पाय घालल्याशिवाय राहत नाही
हा ते तर हायस
म्हणजे कस आहे मी एवढी म्हणजे माझ्यात तर हा मी करू शकते ते मला माहित आहे पण कोणी जर पैसे जास्त भरून दिले आणि जागा पण भेटू शकते असं पण होऊन जातं धनंज काही
सांगू का सूनिता ती सुपरवाय जर बी म्हनत होती
तेच ना अगं एवढे भरावे लाग लागले ना तर मी भरून देणार मला काही हरकत नाहीये मी कुठून कस कर्ज कुठ पण मागून घेणार मी एवढे मला भरायलाय हरकत नाहीे मी करून घेणार ते एवढ्यात पण जागा भेटायला पाहिजे.
हम् ते एवढे पैसे भरले तरी ते काय पाच सहा महिन्यामध्ये नील होऊन जाणार.
हा ना ग तेच ना पण जागा कसं एक कायम स्वरूपी म्हणजे निम
मरणापर्यंत जागा हा कायमस्वरुपी म म्हातारी झाली का मग ती त्या
तेवढा आता तेवढा आता कोण जिवंत राहतं ग बाई कमी वयात चालले जात आ आता आता पहिल्या सारखं नाही जगणार आता पहिल्या सारखं नाही जगणार सगळे आता पन्नास साठ पर्यंत आहे नाही तर आवरले जातात.
नाही गं
हा ना आता
तस तर राहता
हा रात्र पहिले आपले आजी आजोबा किती किती वर्ष ग जगलीते आणि शंभर एकशे दहा असे आता कोणीच नाही काढणारे शंभर वर्षेपर्यंत
आता आता लवकर चालल्या जात
हा आता लवकर चा जात कोण कधी निघ न जाणार याची खात्रीच नाही करताय म्हणून तरी पण प्रयत्न करायचा आहे जर भेटला नशीिबात जागा राहिली तर भेटून जाणार नाही भेटलं तर दुसरे असशक राहतात मध्ये नाक
ते तरहायस
हा पण मी पण प्रयत्न करणारच एवढ तरी होऊन जायला पाहिजे
हा ना करून घ्यायच अजून काय चालूय सुनीता
काय चालू आहे आता विचारते मी ताईंना उद्याला लसीकरण आहे का मग संध्याकाळी फिरते घरोघरी उद्याला लसीकरण आहे सांगायला आशावरकरना भेट देते.
अशा वरकर नाही, जात का सांगायला.
ते ना. ती घरोघरी सांगते. पण काही महिलांना आपण पण भेट.
ह आम्ही पण मी पण तसच करते माझ्या गल्ल्यामधल्या बायांना त मी सांगून देते.
हा मी पण तस हा तसच ना जिथं आपण राहतो ना तिथं आजूबाजूला महिला. ात
हा गरोदर माता स्तंदा माता यांना तर मी सांगून देते लसीकरण आहे बाई अस आणि त्या अच्या बरोकर बी मला सांगून देते. तुझ्या गल्लीमधल्या बायांना सांगून द्यायच तू आस.
असं हा तेच फिरून घ्यायचं.